हॅलो.
बोल ना. नता घर साफ कर
कार र
का बरं म्हणजे आता फर्ट आपलं सेकंड सेमिस्टर संपलं फर्स्ट इयर संपलं आता मग रूमची साफ सफाई केली पाहिजे.
नाशिकला या.
हा.
घरी नाही अला का.
जाऊन आलो पर कालच आलो रिटर्न इकडं.
हा का कॉलेजच्या काय सीन आहे कधी चालू होणार ये.
कॉलेज आपलं तेरा तारखेपासून रेग्युलर चालू होणार आहे त्याच्या आधी आपल्याला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे.
अस आहे का?
तुमचं झालंय ना ग्रुप तयार तुम्हाला सांगतील ना ग्रुप वरती
तर आमचा कुठं आलाय इ स आलय ना.
आयटीचा पण आलाय ना आपल्या कॉ-कॉलेजच्या ग्रुप वरती पाय ना.
आम्ही कम्प्युटर ला आहे ना.
राहतो.
हम्म, तुमचा नाही आला. आमचा नाही आला.
आपण, आपण तुच्छ वर्णीय ना रे.
हम्म.
आपण तुच्छ लोक ना रे.
आपला वियपीवाटतं आपल्याला नाही बोलणार वाटतं पंधरा तारखेला.
काय तर आपल्याला फिजिकली सांगणार आहेत.
स्टेशन आपल डायरेक्ट
अवघड आहे रे अवगडे.
हा.
तर मला इनश येत तुला पनास येत नाही का?
आणि ते येत कुठं.
ते त्याच ऍप मध्ये येते पेमेंटच्या ऑप्शन मध्ये बघ.
आणि ते क्लेम कधी होतील ते क्लेम कशी होते.
बुधवारी
मोस्ट टपला की रात्री.
अरे मीच काढलय माज्या हेच्यावरूनच काढलय.
हा हा मागे ते आलं होत एक पायकॉइन
नाही नाही तेही नाही हे काय औ अचानक आहे हे इकड. गावाकड ही स्कीम चालूए. माझ्या याच्यावरच काढल होत ना मी दोन एक लाख रुपये.
आराबा अरे बापरे.
मी मी तुला तीस कॉल केेले ना
हा.
तर मला बत्तीस शेन तला चौदा शेन.
भारीए ना.
हम्म आणि कधी पण कॉल करा काही करा बोला नका बोलू
रोज सकाळी मी उठलो का तुला कॉल करून ते जाईल बसमून येत आता आपला कॉल संपत जाईल नाही.
हा. आता हे बघ आता मी तुला पाच कॉल केलेता. तुला अडीचशे रुपये होवून जात्याता.
बास काय विषय.
म एवढंच आपलं हो उमाकांचा खर्च निघून जातोना.
तू तर करत नाही तू तर करत नाही ना?
आपलं पण रे सगळं.
न तेच म्हंटलं हुशार माणूस तो.
ते नाही का अ अ कितना करते वे नाही मयने रखत कब रुकना चाहिए ये मायने रखता हैं.
हा तू ही तेच गटात शमील झाल आपला.
कोणाच्यात ए हा तेनवास स्टोरी वल देणार
तिनी लडेंजर स्टोरी ठेवली त महादेव
त्याच्या झालं काम ब का
त्याच्या नंतर मी ल होता नंतर पण पडलं होत हॅलो
ह बोला ना.
रेंज का इशु ये ब्रो.
हम्. तसं नको करू बर का.
कट नाही करते. रेंज चा प्रॉब्लेम ये.
हम्म. हॅलो. म्हणलं आता कॉलेज काही डिपार्टमेंट.
डयरेट डिपार्टमेंट ना आता गेलन ते दिवस कापका बँंच वर. दिवस यय तो.
गेले ते दिवस राहिले ते आठ
काचा मालत्या आठवणी नाई ठेवायच्या, भांगारात पहिल्या वर्षी. तुम्ही चांगले होते. सांगितलं ना गरजूलाप साफ करते. घर साफ करत रे. ते चांगलं चालूय. हम.
ते तो स्टेटस वगैरे बघतो ऑनला ऍपवरच सेंज झाला काय?
आपले सीन रोजच होत राहत आणि काय म्हणतो?
चालू आहे ना.
वन डे वन नाईट बॉक्स. हॅलो.
बबन. हॅलो. ह.